काय करू राहिली हो झाला ना चालू. कालच मेसेज आला हॅलो हॅलो हॅल हॅलो आवाज येते का?
हॅलो हॅलो आता आला.
काल पासून झालं ना चालू व हे.
हो पण ते म्हणजे तुमचं अर्ध्या मंदातून झालत की नवीन झालंय?
हे नवीन झालं सुरू.
च्यावरच नाही झालं.
हम्म ते रिफ्रेश केलं का तू?
हो रिप्रेश तर करून राहिली मी. नाही कालपासून काल गेलं रिफ्रेश पण झालंच नाही.
मला का झालं कालच्या कालच झालं पण काल नेट नव्हत की नाही, हां आता त्याच्यान मंग काही केलं नाही मी आता आज पूर्ण करून राहिली.
हो का कॉलच आहेत का मग याच्यावर ही?
त्याच्यावर नाही याच्यावर गुगलचा येते आणि कॉल ये आणखीन दुसरं काहीतरी म्हणजे हे कॉलच झाल्या नंतर काही येते
हा हा
हम्
जेवण झालं
जेवण झालं आता पोरं आले शाळेतून आता जेवण खाणं गले पोरं आज ते शेतकरी घट त्याची मीटिंग आहे ना
हो तू आहेस का त्याच्यात
घेतलं ना तेन
एकादशी बाई ना हो काय किती जणी या
हम् लयाच विसगजणी
कबा केला का मग दशपर्णी अर्ख निंबोळी अर्ख हो काय
मी या काय याले नव्हती
हा तेच तर म्हटलं त्याला फोटो नाही दिसला
नाही नाही मी नव्हतीच ना हॅलो तुम्हाला तर पहिले माहित आहे मला होतच नाही जाण कुठे मी का घरातलंच नाही जमपवत हम्म
काय हे कर्ज बरोबर भरणं चालू आहे
काय
कर्ज चालू आहे का म्हटलं भरण अजून आपल्याला मिटिंग घ्याव लागते
कायती आता
त्या दिवशी मोबाईल नंबर व्हेरीफाय केले की नाही
हा हा.
तर आता अजून आधार तुमचे फोटो अपलोड करा लागतात त्याच्यात त्याच्या हा तर ऑनलाईन फोटो पाहिजात एकदम म्हणजे असे लाइव्ह फोटो दाखवा लागतात असे डोळे चालू बंद करतात निचे हो पूर्ण म्हणजे आपण जो फोटो घेत तुम अपडेट केलेला आधारला जो फोटो आहे तो एकदम मॅच झाला पाहिजे,
तशीच तयारी करा लागल
हो. नाही म्हणजे तशी तयारी नसली तरी चालते पण फोटो तो मॅच झाला पाहिजे
हा हा
अस आता त सांगो ह सांगजो बायले कधी मिटिंग घेता त मला फोन लावून सांगून दे जा
बरं बरं आताच म कालच पैसे नेऊन दिले
हो काय
काल आता मीटिंग कधी घेतली त्याची मला माहित नाही काल पैसे नेऊन देऊन चाललेले
त्या वेळेेत माझ तब्येतच खराब होती मी काय फोन केला नाही आणि कामही काही केले नाहीत हा फोनही काही केले नाहीत कोणालेच
हो ना अजून
आणखीन काय झाले का शेवळ्या पापड झाले का
झाले आता पापड आहेत पापडाचे तर पीठ घेऊन पडेल आहेत पण बद्दलच्या होवु देल ना
हो.
हम्म बद्दल खूप आता पाऊसच तर चालू आहे तीन दिवस झाले
आताच आता हे उठलं की मंग करी हे, गेलं की पाऊस
हम्म.
पडे नाही हा शेवढ्या हा. चांगलं.
हो ते दोन
हा हा हा जास्त थांब एक मिनिट मला फोन येऊन राहिला
बरं ठीक आहे ठेव मग मी फोन ठेवतो हा ठेव